हा बोला
काय चाललंय
काय नाही
ओके ह ह आवरली काम
हो हो काम वगैरे आवरले झाले सगळे
ओके काय झालंय आणखी मुलगा वगैरे काय म्हणत तुमचा
मुलगा वगैरे मुलगा हे आता ऍडमिशन झालाय कॉलेजलागायला वेळय आता
हा का हं एकटेच असता घरात?
अ हा मी आणि माझी सासुबाई-
तुम्ही आणि तुमच्या सासूबाई का ओके
ती तिघजण असतो आम्ही
हा हा
आता मुलगा आमच बाहेर शिकायला असतेय सध्यालाय इथे
ओके बरंय तुमचं सिंगल मदर असून बरच करता
शिवण काम करते
हो का ओके अरे वा! मग असं एक ब्लाऊज शिवायला असं किती पडते तुम्हाला शिलाई वगैरे?
एक ब्लाऊज शिलाई आता आमच्या इकडे दोनशे रुपये ब्लाउज आहे, म्हणजे प्रत्येक ब्लाऊज पाहून पाहून आहे डिझाईनचं वेगळं, साधं वेगळं कप्सच वेगळं असं वेगवेगळं आहे. बोटनेकचं वेगळं प्रिन्स कट वेगळं असं तरी जर आपण सर्वसाधारण म्हटलं साधा ब्लाऊज तरी एका ब्लाऊजला दीडशे रुपये वगैरे पडतात.
ओके हं हं
शिवू शकतो
हो चांगलंय म बरंय असं मग तुम्ही क्लास केले होते का? कि म्हणजे असच शिक
अ नाही नाही क्लास नाही नाही नाही नाही नाही क्लास केला होता
ओके क्लासेस झाले तुमचे
हा खूप वर्षाच्या आधी जेव्हा आठ्यानव मध्ये क्लास झाले माझे व आठ्यान्नव दोन हजार मध्ये वगैरे
हा का ओके हा तुमचं एज काय ताई?
हम माझं येज चौवेचाळीस सेहचाळीस दरम्यान
हां ओके ओके हां हां बरंचं आहे म्हणजे खूप अ पहिले केले तुम्ही क्लास म्हणून विचारलं
अ खूप आधी केलाय तेव्हा काही शिलाई एवढं हे नव्हतं साधं ब्लाऊज शिवायचं न हे करायचं आता युट्यूबमुळे याच्यामुळे फॅशन आहे ते सगळं वाढत चालल ह्या गोष्टी
ह
बाकी सगळं आता युट्यूब फॅशनला खूप महत्त्व आलं ना
हम् हो हो
त्याच्यामुळे आता काही गोष्टी आता युट्यूब वरून करायच्या
हो बरंय बरंय इंटरेस्ट आहे करता मेहनती चांगलय
हो आता करायच लागतय
कराव तर लागतेचं
हम्म
बरंय मग करता काहीतरी आप
हम्म मग काहीतरी करायचं हम्म
रीकामा आहे आणि मग असं फक्त ब्लाऊज वगैरे एवढंच हे करत का म्हणजे अ दर्पणा सकाळी शिवायला घेत तुम्हाला
येते ना आदर पण येते सगळं शिवते मी ड्रेस ब्लाउज अचा
हम्म
सगळं
अस घरगुती टेलरिंग काम करता की असं बुटक वगैरे काय आहे असं मोठ
नाही नाही नाही नाही नाही नाही मोठं बुटक वगैरे नाहीये मला येते सगळंच पण मी घरगु
अच्छा हा हा घरभुती करता हम् ह हम् म्हणून घरगुती करता म्हणून तुम्ही आपला जॉईन झाला असल म्हणजे पण थोडंफार इन्कम अस चांगलंय मग करताय काहीतरी केलं पाहिजे हम्म् चांगलंय बरं आहे म्हणाचं ड्रेस मध्ये पण म्हणजे असं शिवत असाल ना हम्म काय म्हणतात त्याला स्ट्रेट पॅन्ट हे ते असतं ना
हो
ओके ह ह बरं चांगलं ठीक आहे वा हो हो ठीक आहे वा चालेल ठीक आहे हो हो
रीकामा आहे